हॅलो हा काय कराय लागल्यास ग?
काय नाही बसलोय तू काय करायल्यास.
काय नाही बग आता जरा म्हणलं निवांत बसलोय.
हो चहा वगैरे झाला?
झाला बघ तुझा?
होय झाला, तू काय करायल्यास?
काय नाही निवांत आता बसलोय जरा मैत्रिणीकडे जायचं म्हणलं नंत. तर
नंतर काय हा हा हा. म्हनल तर निवांत चाललंय म्हणा. हम्म म काय?
य मग.
होय अगं तुमच्या इथ कुठं हॉटेल वगैरे अस. चांगलं हाय काय? म्हणजे जिथं जेवण वगैरे असं एकदम स्वस्त पण एकदम छान असं मिळेल.
मिळेल अस म्हणजे आहे इकडं गावात आहे तिथ स्वस्. पण आणि छान पण म्हणजे क्वालिटी कसं घरच्या सारखी हाय. छान मिळतय आणि बघ त्याचाच पुढच्या साइडला एक हाय. तथं पण एक नंबर जेवण असतंय म्हणजे त्याच्यात पदार्थ एवढे छान छान असतात. आणि किती अनलिमिटेड आणि थाळी पण ती म्हणजे स्वस्त पडती या.
होय काय काय असते त्यात? तरी
कस खरडा. दही परत आपलं सॅलेड म्हणून काकडी असतीया कधी टोमॅटो असतोय. कधी गाजर कधी बीट म्हणजे असे वेगळे वेगळे पदार्थ असत आणि हम्म अ ती सिम्पल झाली ती काय एक शंभर सव्वाशे पर्यंत येत्या.
येते हा.
हडल्यात आता
गॅस नसल्यामूळ होय होय तेच आम्ही पण म्हणजे. का विचारलं कारण की आम्ही सगळ्या मैत्रणी वगैरे असं ठरवत हाय ग कुठ? तरी जाऊया ेत्याला जेवायला पण कमी रेटमध्ये मिळेल असं ग म्हणजे जेवायला. तरी जाऊयावआजच. असल तर पार्सल सुद्धा आणून खाऊ शकतो असं म्हणजे घरात असं चाललंय. म्हणून तुला विचारल म्हटलं की कि तुमच्या इथं कुठं असं चांगलं किंवा भारी असं जेवण मिळतमिळतय का.
म्हणजे कस जास्त आपण जर गेलो फ्रेंडस जास्त जन गेलो तर कसं जरा आपल्याला पण बरं पडतंय आणि त्यांना पण बरं पडतंय आपल्याला पण स्वस्त पडतय आणि त्यांना पण म्हणजे हे होतय
त्यांचे पण पैसे निघतात होय की त्यात
ह हम जास्त क्वांटिटी असली की त्यांना पण बरं पडतय ना म्हणजे त्यांनी आपल्याला त्यांना द्यायला पण बरं पडतंय पार्सलमध्ये पण म्हणजे आपल्याला जरा स्वस्त पड ते
होय की होय ते पण आहे
हम्म त्याच्यात काय मग पनीरची भाजी घेणार असला तर त्याच्यात काय वीस रुपये काय तर रेट जास्तताय नाहीतर मग साधी वटाणा बटाट्याची भाजी असत्या परत आमटी कडी हे सगळे म्हणजे आपले सि साधे पदार्थ असतात
तित हा
जरा हा भारी ह्याच्यात गेलं ना अ तिथं कसं एकदम क्वालिटी एक नंबरच त्याच्यात मग ते कस तीन साडेतीनशे रुपये ताटाय मग त्या तुम्हाला आबरस पोळी येणार किंवा नुसती आंब्याची पोळी पाहिजे असेल तर ती मिळणार असं हम्म आता आंब्याच सिझन होत त्यामुळे आंब्याची पोळी वगैरे
मिळायच हा ते आमच्या इथ पण तस शीखरण वगैरे मिळतच होत की नैवेदमला किती पाहिजे अनलिमिट ेड होत नैवेदम ला
ह् पण माणूस अस काही जास्त खात नाही किती अनलिमिटेड असलं तर ते पदार्थ बघूनच नको वाटतंय
हा आणि माणसं कसं करतात की हा बाबा जेवणच जास्त जेवतात ते आमबरस फिमरस कोण प्याशत भानगडीत पडत नाहीत माणसं कसं पोटभर जेवायला मिळालं की झालं आता सगळीकड तिकड कस जे कोणता पण सीझन असेल त्या सीझनच काहीतरी लावतात हॉटेलमध्ये कि हे अनलिमिटेड ते अनलिमिटेड आहे पण कसं होतय भरपूर व्हरायटी असल्यामुळे कसं थाळीत जास्त खायला म्हणजे जात नाही मग हे खाऊ की ते खाऊ असं होत
हा एकदा वाढलेलं आम्हाला तर परवा तसच झाला आम्ही फॅमिली सगळी गेलेलो ना सासूबाईना वगैरे घेऊन गेलेलो मग ते त्यांना कसं रोटी वगैरे खायला येत नाही ना मग त्यामुळे कस ते हा भाकरी किंवा फुलके शक आता भाकरी कुठ नाहीच चाय कारण त कस गॅसचा प्रॉब्लेम झाला त्यामुळ ते इंडक्शन वर करतात ना हा आता परवा आम्ही कोकणात गेल्यावर पण तच प्रॉब्लेम झाला भाकरी कुठं मिळालीच नाहीहम् तांदळाची भाकरी ख्यायची होती खास सगळीकड चपाती मग ते हा इथं पण आहे नैवेद्य मुला प परत रुची संगम म्हणून हाय तिथं पण छान मिळ त्याजव हम्म आणि आता नवीनच चालू केले इकडं या साईडला तिथं ह आळूवडी भजी पापड
हा म्हणजे सगळं सातविकाच मिळतंय काय आपल्याहितच हा होय काय म सात्विकांन म्हणजे तिथं पण मिळतं ते मग आमचे पण असं म्हणजे आता आमच्या इथून बाहेर जर असं गेलं की भरपूर एवढं हॉटेल आहेत भरपूर हॉटेल आहेत प्रमाणाच्या बाहेर पण कसं हा तिथं तिथं तिथं खाऊन आम्हाला कंटाळा आलाय भरपूर म्हणजे आमच्या इथं पण नाही नाही म्हटलं तर सगळ्या हॉटेल घराच्या जवळच आहे कुठं लांब नाहीचं आहे हॉटेल असं
हम्म जरा कसं खरडा, भाकरी त्यांना असं असलं कनेय जेवायला छान वाटतं
आमच्या इथं पण आता हेला मिरची ला म्हणजे ते व्हेजच आहे, पूर्ण का बिना कांदा लसूणच जेवण मिळतंय मिरचीमध्ये तर तिथं पहिला तेच आहे खरडा भाकरी हेच सगळं आहे पदार्थ तिथं स्टाल म्हणजे जर तुम्हाला खायचं असेल कमी पैशात म्हणजे कमी किंमतीतलं तर खरडा भाकरी हेच
हम्म खरडा भाकरी पिठलं वगैरे ते असलं की ते कसं म्हणजे छान वाटतं खायला पण छान वाटतंय
आता मी पण परवा दिवशी पंढरपूरला अक्कलकोटला गेलेले त्यावेळेस पंढरपूरमध्ये थांबलो तेव्हा तिथं म्हणजे जास्त प्रमाणात मला हेच खायला मिळालं खरडा, भाकरी आणि पिठलं त्या तिथं दुसरं कोणतं जेवणच नव्हतं तुम्ही वरण आणि भात खाऊ शकता, किंवा तेच भाकरी आणि पिठलं पिठलं तेच होतं आणि खरडा खरडा तर एवढा झणझणीत भरपूर झणझणीत खरडा होय तेच खरं तेच खायला होतं होय
नाही अनलिमिटेड जेवणात पण आजकाल तेच केलेय खरडा, भाकरी परत अ शक्यतो तर भाकरी बंद झाल्या त्यामुळे चपातीच आहे नाहीतर छोटे फुलके असतात ते पण होय फुलके खायला पण छान गरम गरम हम् आमच्या इथं परवा आम्ही गेलेलो ना गरम गरम अगदी ते ह्यातलं तव्यातलं काढून ताटात हम्म तव्यातलं काढून ताटात असं गरम गरम मग ते
छान जेवण मिळतं ते धाब्यांवरती पण कसं धाबे कसं आमच्या इथून लय लांब आहेत तसं
धाबे म्हणजे कसं येतंय अगं आउटसाईडला येतंय गं ते हा फॅमिलीला घेऊन धाब्यावर जायचं म्हणजे कसं अ हे होतंय प्रॉब्लेम होतंय धाबे रात्री जास्त वेळ
ओपन असतात हा दिवसाचे नसतातच धाबे ओपण नसत्यात तसं तिथलं तर एक पण तुम्हांला तुला धा असं धाबे दिसणार नाही कि उघडं आहेत, सगळे बंदच असतात इकडं पण म्हणजे आउटसाइड जे आहे ते
हम्म
होय नसतात ते धाबे म्हणजे ओपन नसतात, संध्याकाळचे असतात बारा एक एक पर्यंत असतात दोन दोन पर्यंत होय त्यामुळे मगं आम्ही कसं तिथं म्हटलं तुला एकदा विचारूया की बाई हा जेवण म्हणजे तुझ्या इथं कसं मिळतंय मग तुझ्या इकडे यायला बरं ना
हॅलो हॅलो हा तू तेच म्हणलं तुझ्या इकडे यायला बरं म्हणून तुला विचारलं
ह हं पळालाय बाहेर जेवायला जायचं असलं तर जाऊया का तर बाहेर आम सोबत त्यांना कस वेगळेवेेगळे पदार्थ खायला मिळतात.
होय तेच की आता सगळे आम्ही म्हणजे ग्रुप वरती मेसेज करलेत कुठ तरी जाऊया, कुठतरी जाऊया, बाहेर कुठ पण जाऊयात म्हणून.
हो आणि त्याच्यात कस व्हेज सगळेजण आमच्याकडे व्हेजच खातात जास्त करून. नॉन व्हेज काय जास्त कोण खात नाही. त्यामुळं आणि नॉनवे्ज काय दोन प्रकारच असतात व्हेज मध्ये कस भरपूर प्रकार हा. हा भरपूर प्रकार खायला मिळतात व्हेज मध्ये.
होय ते तरी हाय म्हणूनच म्हंटलं माझ्या ग्रुपमध्ये पण जास्त करून वेहेजच खानारी मान सय नॉनव्हेज जास्त नाहीचे. मग म्हंटलं ठीके जाऊयात. ते पण आग्रह करा लागले की, बाई बघ कुठेतरी जाऊया, कुठेतरी करूया.
हं, नाही हॉटेल इकड खरंच छाने. आळूवडी तर एक नंबर मिळत्या. तू आलीस की नही, हं, आपण खरंच न की जाऊया तू आल्यानंतर. मैत्रणींना घेऊन ये. तू मी परत हिकडच्या बाकीच्या सगळ्यांना घेऊन कि नही आपण
जाऊया. हं, चालतय कि. होय जाऊयात कि, एवढं काय? मग तेच त्यांना म्हंटलं की माझी एक फ्रेंड आहे, तिला विचारतो. आणि मग म्हणल तुम्हाला सांगतो, तिथं काय काय मिळतया. तिला विचारतो म्हंटलं आणि मग तुम्हालाच ते कळवतो.
अ आळूवडी तर अशी एकदम अशी जीव सी लागतेय, इतकी छान की काय सांगाला नको. असं वाटतय परत तेच घेऊन खावं.
अरे वा! होय काय?
आणि नाही आळूवडी सुद्धा
अरे वा! मग बरंय की घरी आणून खायला.
हां, परवाला आम्हाला पण ते माहित नव्हतं हॉटेल. तर मैत्रिणीन परवा सांगितलं ना की, असं असं इथ आळूवडे वगैरे मिळत्या ही त जाऊन या एकदा. म परवा वाढदिवस साच्या दिवशी सगळ्यांना म्हणलं, तिथंच जाऊन बघूया. त्याशिवाय आपल्याला पण म्हणजे समजणार नाही ना. कुठं काय म्हणजे कॉल कसे क्वालिटीये कसं हे आहे तिथलं? सारखं सारखं एक एक दोन हॉटेलचं खाऊन खाऊन कंटाळा येते, तेच तेच पदार्थ.
होय की, चालेल कि मग. तुला मी नंतर करू म कॉल?
हा चालेल की. बाय, चालेल बाय.